का का?
काय ना. ह का?
काही नाही करत का? हा का जेवण काय केलं. जेवण काय केलं.
दूध बाात
दुध भात आजून
अजून काहीच नाही.
ह का?
तुमची शाळा कधी चालू होणार आहे.
माझी शाळा वीस तारखेला चालु होईल ना. मला वया घ्यायच्या आहे.
हो का किती घ्यायच्या
आं.
किती घ्यायच्या
का मराठी, मॅथ, इंग्लिश बॉक्स आणि मराठी, मराठी, इंग्लिश, बॉक्स ह्या चारच घ्यायच्या आहे ना
एक एक च घ्यायच्या आता
आं
एक एकच घ्यायच्या
हां.
हम् बरं एक एकच घेऊन म परत नाही घ्यायच्या मग
नाय
बरं म एक एकच घेऊ हा म विचल काका तिद भेटलाना एक एक ओळी घेऊन यायची.
ठीक ये.
हम्म शाळा चालु झाल्यावर हा
हां
हम्म बरं बरं चालत
थेवु
हम्म
अरे आतां असं कट झाला ना